झालं का जेवण
हॅलो
हॅलो
बोला
हा म्हंटलं झालं का जेवण
हा झालं ना तुमचं
आमचं झालं का चाललंय बाकी हो भांडी झाली जेवण झालं इतक्या आवरलं कॉल कर ह ब हो का जेवण झालीच सर्वांच्या
आवरलं सगळं झोपायच तयारी झाले
हो ना म्हणजे काहींचे झाले जेवणं काहींचे बाकी हे काहींचे चाललेत निम्म आवरलंय आमचं ह्यांच दहा वाजेपर्यंत दहा अकरा वाजाते कधी कधी तर सरीत राहते
ह ह
हम् मम्मी ते
ते बाहेर आहे ग चक्कर मारता
हा झाले ना सगळ्यांचे झाले अ हा हा
ह हा अभ्यास काय म्हणतोय मं
अजून तर काहीच नाही बाई
काहीच नाही
सुरूच नाही केलं
का बरं
कॉलेज नाही ना भरलं अजून पुढचं पोर्शन नाही आलं
हो का
हम्म पुस्तकच नाही
बरं आहे म मज्जा आहे
हो मज्जा
काय नाही जेवणं झालं भांड घासले हो
हम्
आता चाललंय तसं सावर सावर थोडीफार
या टीव्ही पाहिलाय
पहा पहा आम्ही टीव्ही नाही पाहते
बापरे मालिका पण नाही
हम् हम मालिका मोबाईल मध्येच राहते, मोबाईल मध्येच पाहते टीव्ही नाही पाहते
हा हा
हम्म मोबाइलमध्ये सगळं राहतं त्यांच्यामुळं काय
हा बाई तेच बरं हाय गं टीव्ही वर लय टाईमपास करतं चाललंय टाईमपास
डीपी च्या वर आय कोण असं तरी म मोगडलं हा ना नाही आम्ही मोबाईलून भरतेच पत हा बर मग आमच्याकडे पोरी मुळ बॅलेनसेसच नाही मारते पोर आभेस नाही करते ना हम्
हा भाई
त्याच्यामुळं बॅलन्सच नाही भरत
ह ह
अच्छा हो जलीचा प्रश्नचे येत नाही
ह आमच्याकडे तर लागतेच संध्याकाळची टी व्ही
हा ना हा आमच्याकडे सगळे पाच्या मोबाईल पाहतात ह नाही काय अजून काय चालं मग
काय नाही आराम
हो ना?
झोप येते ग दिवसभर झोप नाही आता झोपलोय.
आता झोप येती, दिवसभरही झोपतच होती.
अ अहन
झोप्याची काही पोते भरून ठेवू राहिली का?
नाही ग एकदा दिवसभर झोपल ना रात्री तरीच मला लवकर झोप येत दिवसभर झोपेल नसल ना तर रात्री मी कवरही जागे राहू शकते. ते.
होम्
नाही दिवसभर आळस-आळस राहतो तस झाले झालंय.
हा ना, या उन्हामुळे तसंच होऊ राहिले. कंटळा आल्यासारखं.
का दोघ तो दिवस बर.
हम्!
काही कामही नाही करायला, काय करू?
बाहेर जायचं ना, स्वयंपाक करू लागयचा.
हा, ते पण ठीक आहे पण आता बाजता काम करूनच घेती लगेच. आज म्हणलं पोळ्या कराव्या पण एवढा गरम होत होतं, इच्छाच झाली नाही कायाची.
अ ना? हम हम.
कधी-कधी इच्छा झाल्यावर करते भाजीबीजी
इच्छा झाल्यावर?
हा, तर रोज थोडी करायला लागतं मम्मी राहती काकूही राहती.
ह ना.
अजून तुमच्या सारखं नाही बाई.
नशीब.
हॅलो!
बशील ना.
नको. काही-काही नाही आम्हाला निवांत बोल
अ? अ ना? ह ह.
लं इजलं बाई तेटलं.
काय?
चुलं विजलं होत पेटलं.
अजून चालूच का चुला?
म.
कव्ह नव्हतं ते?
अकरा वाजेपर्यंत.
देवा, काय चालतं एवढं.
आता कडा उकळते, कडा उकळते.
बर, कोण आजारी?
आजारी कोणीच नाही, आमच्या इथं सगळे घेते कडा.
बापरे!
सगळी ग तेकाड वालकड राहतन.
हा!
तर रच रोजच उकळाय लागत. हम्म.
ह.
चकरा ला मारच झाले क त्यानच्या?
मग बार वार बसेल असतो. बसले ते पण हा.
मजा ना. जवण केल्यावर जीवावर येतय.
हा न बाई.
कंटाळा येतो लाई. आणि ते जेवणाच्या आधीच भांडेन ते आवरून घेतले.
ह हा.
आम्ही तर बाहेर जाऊन कर ते.
तुमच्याकडे आहे बाई करायला आमच्याकडे सारख्या गाडन बिड चालु राहत्या. ह.
नाही आम्ही बाहेरच पोह याच्यात बसतो कच्चित तिथंच गरम गरम करायच. चांगलं गच किकडं खायला बसायचं. मस्त गार गार हवा राहते.
भारी. आमच्या इथ बाहेर निघाल तररी हवं नाही या एवढं हे.
हा ना. हम् नाही का मग काय चाललेलं?
च् चां.
हम्म. काही नाही बसले. तर जोपायच्याच तयारी्या करायच्या.
हम्म हम्.
हम् हम लहान बाळक
हा इ समोरचय.
बरे बाई करमनुक तुम्हाला.
हा बाई दिवसभर आहे राहातय ते.
हा ना?
कोणा? मुलगी ये लाई भारी कोणाकडे जाती.
हा ना बर ना. सांभाळ सांभाळ हम्म हम्म. बरं. आम्हाला माहितच नाही.
बली का?
अं? आता झोप येऊ राहिली आता.
मच्छर लई चावते बाई तुमच्याकडे आहे का मच्छर?
ना. आणि कॉयल लावितो रात्रीचे आमच्या इकडे आहे.
हम आम्ही आता हा हा आमच्याकड काहीच नाही. ते चालत नाही. मच्छर बघाव काय राहता ना? ते लावेल नाही चालत त्याचं धूर नाही चालत.
नाही नाही आमच्या इथे आम्ही लावतो. कारण आम्ही ना वरते ना? अ रूममध्ये ना ते मच्छरदाणी नाही ना लावता येत. त्याच्यामुळे ते गड नाईटच रायला राहते.
ह ह आता फिरायला गेलो होतो ना तिकड एक मत विर नाही बाई एवढे घाण वगैरे राहायची पण एक मच्छर नाही ते गावांला इकडे बाई किती मच्छर आहे
हा हम् आपल्या इकडेच घाणी म्हण जास्तच मच्छर राहत आता पाऊस पडला कमी होती पण पाऊस पड ना ना
हा ना
हम्म
बाकी काय म्हणता अजून
अलकत चालूय बाईचे
हा ना आम्ही मोबाईल वरच पाहतो आम्ही टी व्ही पाहतो बसते जेव्हा टाइम भेटला का पोळ्या करतानी स्वयंपाक करतानी किंवा दुसरा काही काम करत बसायचं पत्
बरं
हम् न बा हा हम
एकट्याला जातो अजून काय चाललंय
काही नाही
अ
क्लासला जायचं झोपायचं दिवसभर
हा ना तर रात्रीची जप लागते बाहेर बसवायच एकदम मस्त गारगार हवा येऊ राहिली
आमच्यात बाई निघालं तरी हवा नाहीये सगळेच
आ वरती गच्छित तर ना त्याच्यामुळे एकदम गारगार हवा येती
नाही आमच्याकडे काहीच हवा नाही मच्छर ते एवढे आहे ना हम्
चालेल मग घ्या आवरून करू का क ब
हा जात
हम्